ते दीर ते दीरज हाय ग
हम्म.
खर अशा वेळेस कोण येत नई म्हटलं
हम्म.
नाही त्या वेळेस अ येत्यात, पुढं पुुढं करायला.
वय
आता टाके काढायची होतीत त्यावेळेस पण ह्यांना जायची आता काय गरज होती सांग
टाकी काढायची होती
म्हणजे ते आता ऑपरेशन झालेल टाके काढाय लागत्यात की ग
टाके वय, मला वाटल टाकी हम्म हम्म हम्म.
मग तेनी तिकंड आले दोन वेळा गेलेले म्हणजे एकदम काढत नई वाडत ते
हा.
म दोन वेळा त्यांनी तिकंड आले गाडी घेऊन आणि हेनी कडून गेले.
हम् हम्.
मग ते काढून तेन संध्याकाळच आलेल बघ दोन दिवस काल ह्या बुधवारी एक गेलेलं आणि त्याच्या आधीच्या मागच्या बुधवारी एकदा
हा ह.
ते काढले वाडतं
अ आत्याचा सासरा आणि सासू नई वय?
सासू हाय की ती पण जास्त त्या मुलावर जीव आय तिचा
कुठल्या?
तरी पण, अजून एक मुलगा हाय तो
मग ह्यो काय हिजा न्हव होय, काय सावत्राय?
बक्कि काय सांगायचं आता तिला नाही सोड जेवणाच, वय त्या सुनेला लई हे करत्या बई
दोन आयता मग काय कॉम्पिटिशनच की
हू तेच की आमच्या आत्त्या एक आणि अजून एक ग
हम्म.
मग जेवण तेन पण दोन्हीकड जेवत्या सोड असं काणी तिज काम करत्या सगळं त्या सूनच खरं जेवायला बिवायला सगळ वाटणी असत्याच इकडं
हम्म.
एक टाइम तिकड, एक टाइम इकड अस असतय सगळं
होय आता तिजा लेक हाय तिथं म्हणल्यावर
उहू होय.
कशामुळे गेले का मामा तुमचे?
त्यांना ॲटॅक आला ग एकदम असा
हम् हम.
कायच असं चांगलेच होते असं का नाही. म्हणजे आजारी वगैरे होत असं पण काही नाही.
हम्म.
कसं काय काय मी त्या
टेन्शन नाही येते एक एकदम
कसलं टेशन?
हम्.
काय माहिती होई सोड त्यांचं त्यांना माहिती सोड आपल्याला काय होय की नाही.
होय.
त्या अट्याक आल्यावर म्हणजे लेई लवकर वारली लहान होती त मुलं अजून
हम हम.
त्यांच्यात त्याला दोन मुली एक मुलगा आहे.
हम्म.
ती लहान उठती अजून ती इगं पण त्यावेेळेसच वारले तनी
हम्म.
मग आता त्या मुलींच का दोघींच पण लग्न झालंत.
होनला हम्.
द मुलींच दोघींच पण लग्न झालंत म्हटलं ग.
हा हा दोन मुली दोन मुलं.
नाही दोन मुली एक मुलगा
हा ह ते नाव हा आम एक मुलगा आहे नातू आहे म्हटल्यावर मग काय सासू बघत नाही काय म्हणालो हो.
तिचीवर असं जास्त हे नाही ग इकडं ओढ. तिकड ल हे आहे तिचं.
हम्.
तासूचं पण
हम्म.
मग तकडं हे पप्पांना बघायलाच लागते ग जास्त तिच्याकडं
हम्म.
त्यांच्याकडनं पण सपोर्ट नाही म्हटल्यावरर
होय बहीण आहे शेवटी
हा. उटी बहीण य त्या म्हणून बघायला.
तीच तीच हत्या काय?
काय?
घराकडे आलती ती
नवे नवे ती एक नंबरची
एक नंबर च.
हा.
ती येत नाही घराकडं.
कोण ती तिकड आहे ग गारगोटीकडे असते ही तीन नंबरची
हा.
दोन पहिली इथंच आहे ती निपाणी इथंच.
निप्पानी तरचय वय
हा म्हणून तरर निप्पाणीत म्हणजे दुसऱ्या गल्लीतच
पण म्हणजे तुमचं घर आहे ते तर दुसऱ्या गल्लीच आहे.
हा
तरी पण येत नाही घराकड
इथ्या की
हा
ती म्हणजे असं राहत ते नाही असं येऊन फक्त जाते ग.
ह ते तिचाच मुलगा काय तिच्याच मुलग्या मुळ काय
नाही ते दोन माच्या मातचा मुलगा.
हा हा हा
असंय ती एक नंबरची एक मी ती इथंच राहत्या तिला काय फक्त तीन मुलीचहता.
हा हा
मग तिघींचे पण लग्न झाल्यात.
हा
आणि दोन नंबरचे ते चिककोडीत असत्या.
हम्म
तिच्या मुलग्यानी तस गेलेला.
हम्म हम्म
तिला दोन मुलं एक मुलगी.
हम्म
मग त्या मुलगीचं पण लग्न झालंय.
हम्म
एक मुलग्याना तस करून घेतला ते
हम्म
अ काही त्याचं पण लग्न व्हायचंय अजून
हां
आणि ही आता गारगोटीत राहते ती तीन नंबरची.
हम्म हम्म
असस
लई मोठाय होता.
लई मठता बा
हा
उद्या हेना जेवायला बोलवले आथरव त्याला
हय
हम्म
ह मग काय स्पेशल करणारा
आता त्यां नॉनव्हेज पण खात नाहीत कोण
हा
कोण म्हणजे अ काका तेवढंच खात थोडतं.
कसं काय
आत्ता रो पण खात होतता.
हम
आणि न मधी आता सोडूनच दिलाय खायचं. आ त्याला पाप वाटते पण आता
पापड ते अधदी वाटत नव्हतं.
बकि ते पापड ते त मटण खायच सोडून दिलाय. मगर ते यो काय तो काय तिकडं गेल्यापासून आता सवयच मोडली की त्यांची
नाही तिकडं खा तिथं तर सारखं असते की ग.
आठवड्यात ना दोन वेळा असायचं मला ग तरी पण त्याला पण एवढी अशी आवड नाही ग त्याची.
हम् हम् हम्.
आणि काकी पण ते ऑपरेशन झाल्यापासन बंदच केलं त.
कसलं ऑपरेशन त्यांचं आणि?
त्यांचं ते पिशवीचं झालं ग ऑपरेशन.
हा हा मग सगळीजणच येणारेत का, हे दोघ जण येणारेत?
व्हय सगळेच येणारेत.
हां हं.
म्हणजे काका लावलेली आता फोन मला?
हम्म.
नको म्हणाल तर सगळे काय काम आहे, दादाला तेवढं लावून देतो दोघांना.
हम्म.
म्हटलं सारखं सारखं कुठे यायला मिळते, कायतरी निमित्तानच म्हंटलं. मिळतय या म्हणून सांगितलय बघूया आता.
हम.
काय करत्यात?
हम्म. हम्.
सकाळी येतो म्हणत्यात बाई आता सकाळी आणि ल मम्मी म्हणत्यात लवकर उठ बाई तू. मी म्हटल, तू मलाच उठव. मी म्हटलं तू मला च उठव.
हम्म.
ह आवरायला पाहिजे कि ग.
काय करणार ना मग स्पेशल?
स्पेशल गुलाबजामुन करूया म्हटलं. स्वीटला, आत्ताच कि?
हम्म.
आता रात्री, आता रात्री कराया लागली वाटतं ग मम्मी.
हम् हम्म.
आत्ता करून ठेवायचं?
हम्म.
आणि सकाळी चपाती, पनीर.
हम्म.
मसाले भात करायचा, आमटी. आणि पाहिजे तर, ह्याची शेवयाची खीर आणि करायची.
हम्म.
आणि काहीतरी सांडगे वगैरे तळायचं.
हम्म चाल
काय करणार य? शाकाहारीला काय करायचं ग? हेच की. ती पुरी कराव म्हटल्यावर का ते तेलकट लई होते बाई.
व्हय.
आणि कसं दुपारचं क नाइ, हा दुपारचं कसं होत माहिते जेवण माणसाला, संध्याकाळच कमी असलं तर चालतय पण दुपारी कसं पोटभर पाहिजे गं.
हम्म.
मग तेच आणि जर ऊन ते न असलं तर ते ऑइली ओइली लइ होतय.
हम.
पुरी. हा नको वाटतय आणि ते पनीर वगैरे आधीच ते हे जास्तय. मसाले भात तीन मसाल्यात सगळं.
होय.
म्हणून म्हटलं साध आपल्या, चपात्याच करूया तिकड.
हूं!
कशाला जास्त.
होय!
असं आता सगळं आवरायच, जेव्हा सकाळी लवकर उठून.
हूं तुमच्या घरात कनी अडचणच लय आहे.
अडचण लई झाल्या ग बई काय नव
ती तिकडची अजून एक खुली आहे, माहित आहे आज ली आतली खोली
हा!
म्हणजे तुमचं गोडाऊन पाहिजे होतं.
तेच गोडाऊनच पाहिजे होतं ते असं घरात त हे चालतच नाही सामान हे.
चांगलं वाटत नाही ग ती.
चांगलं पण वाटतच नाही सोड आणि लयी अडचण होत्या ग.
हूं तेच कि सामान तुमचं सगळं घरातच असतय ना. खरं गोडाऊन पण स्वतच पाहिजे रेंट वर परवडत व्हयं तिथे.
काय पररवडत नाही गे बाई रेंट वर.
ह
बघता, बघता, आता तिथं घेतलेलं, ते पोलीस स्टेशनच्या तिथे ये का.
हम्म
आणि छोटस आहे सोडते, पण एवढं पण काही मोठं नहीय. आणि ते फुलांचं पट्ट तेन ठेवायला ग.
हूं!
आणी शानी तिथं उंदर केवढे हेत बई आणि म ग कित्ते पट्टे सगळं खराब केल्यात, ते स्पंज असते गी ग. सगळं कातरून केवढं खराब झाले, म्हंटलं आणि परवा मग दोन आणलं घरला म्हटलं हेक कास झाले म्हंटलं तर उंदरी म्हणजे तिथं उंदर
उंदर हं हं उंदिर, उंदीर हा हा.
उंदीर आहेत म्हणून म्हणा लागल्यात. म्हटलं आणा तिकडेच त राहू दे घरात मी कुठ तरी जागा करून ठेवतो.
हूं म्हणजे कसं जरी आता बघ अ बाहेर गोडाउनला पैसे घालण्यापेक्षा वरची जरा खोली बांधला असा कणी.
हा ते वाचते की पैसे
हा तेच कि खरं जरा वर खाली करायला लागतय म
होय त्याच्यासाठीच कराया लाग ना सोड एक वरखाली एवढं काय.
हूं!
काय करायचं खरं हे किती बक्की उठायला बसायला पण अडचण.
होय!
आणि ते समोर बरोबर पण वाटत नाही ग सगळीकडे पोती पोती असं.
होय तेच की आता काय नाही, आणि थोड्या वेळ आणि थोड्या वर्षा निग.
होय तीचकी घरात घरात कोणपण येतात पाहुणे वगैरे.
तेच की आणि आता त्याची दहावी आल्यावर, असं अभ्यास करायला एक शांत ठिकाण तर पाहिजे कि रूम म. आता तुझं काय गेलं तसच अ.
माझं गेलं सोडं आता काय.
हम्म. ह.
ते बोगे तेच म्हणाल त मी तरी पण मी आता विषय काढणारच आहेत.
आत्ता लगेच काढू नको असं आत्ता जस्ट ऑपरेशन जस्ट ऑपरेशन झाली नव.
हम् अजून एक महिना झाल्या वाडत काय नाही काय माहिती.
त्या लगेच कुठं काढ तिचे विषय
नाही आता उद्या युधत काका आल्यानंतर बघ.
हा काकांच्या समोर काढ म्हणजे काय बोलतत म्हणजे काय तुला उलट बोलायेत नाही.
हां हां आणि कसं आहे जरा काक पप्पा काकांच ऐकतात.
हा.
जरा त्यांच्यासमोर तेवढं बाकी कुणाच ऐकत नाहीत. न थोडं तूम मसाज ते करकी आहे. प्पांना म्हणजे जे